हॅलो हा आवाज येतय का?
हो येतोय आवा
हा ठीके आपण आजचं आता काय टॉपिक बोलूया आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशा ह्यच्यावर बोलूया म्हणजे हा आपली जी एखाद्या देवावर असं हॅलो हा कि श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय?
हा.
तर माझ्या मते म्हणजे श्रद्धा जी आपली असते.
हा
ते गाऊन असते हा की आपण एक एखादे देवावर श्रद्धा ठेवतो किंवा आपण एखादं काम करायचं असं जी आपली मनापासूनची जी इच्छा असते. असते आणि अंधश्रद्धा बोलणं म्हणजे कस असतं की एखादं काम आपल्याला नाही येत. आणि किंवा आपण खूप अडचणी वगैरे आहोत आणि मग ते दुसरं रुटीन असत ना तू असं कर अशे टोटके कर हे कर त्याला म्हणून अंधश्रद्धा बोलू शकतो ना मग ते आपल्या अ पूर्वीपासून वगैरे आपलं किंवा असं काही माझ्या तरी वाचनात आहे तर असे काही दाखले नाही मिळत आहेत. कि आपण हा ही अंधश्रद्धा असते किंवा असं केल्याने असंच होतोय.
तसच होत हा नाही बरोबर आहे.
पण काय हा म्हणजे आपल्या एखाद्या देवावर आपण श्रद्धा असते म्हणजे का कि ते आपण मनापासून मानत असतो मग ते मग ते काही झालं की आपण मग आपण एखाद्या देवावर श्रद्धा आहे म्हणजे त्याला ते फुलं टाकणं, अगरबत्ती ओवाळणं, धूप ओवाळणं वगैरे सगळं हे हा दिखावा झालाय सगळं केलंच पाहिजे. ठीक आहे एखाद्या मायेने आपण करतो पण ते केलंच पाहिजे अस नाही, पण आपली मनापासून जी भक्ती असते अ ती कशी असते? त्याला म्हणजे श्रद्धा बोलतो आपण
हो.
म्हणजे श्रद्धा म्हणजे थोडक्यात एक संस्कृत असा शब्द आहे. श्रद्धा म्हणजे कसं स्वतःच एक मत जे असतं ना ती थोडक्यात श्रद्धा झाली. आपलं कि आपलं मत पाहिजे. उगाचच आपल्याला काहीतरी हा आपल्याला काहीतरी प्रसंग आले किंवा काही तरी जरा अडचणी आल्या मग अशा वेळी आपण हा म, अगतिक एकदम होतो आपण आणि मग कोण सांगत की, जा एखाद्या बुवाकडे जा एखाद एखाद्या साधू कडे जा किंवा अशे असउपाय करा जा अघोरी उपाय करा आणि मग ती अंधश्रद्धा त्याच्यात मग होत जाते, म्हणजे कसं आपण पण हातबल असतो. तो आपल्याला काही सुचत नाही.
सुचत नाही ना, आपण त्या क्षणात लगेच ऐक तो आणि मग ते तस करतो आपण मग त्या सगळ्या अंधश्रद्धा झाल्या.
हा म्हणजे ते आपले विचारच नसतात ना फार पूर्वीपासून कुठे ते असं सांगून ठेवलेलं असतं? ते आपले विचारच नसतात. ते कोणाचे तरी विचार असतात? आपण मग ते ऐकतो. हा आपण ते ऐकतो आणि मग त्याला काहीतरी बळी पड तो म्हणजे आता बघायला गेला, तर अंधश्रद्धा जरी म निर्मूलन जरी समिती, असली किंवा काही चाललेल अस ल किंवा समाज एवढा पुढे गेलेला आहे आता नाही ए आय चा जमाना आलेला हाय, पूर्ण कॉम्प्युटरचा आलेला हाय. तरीही चांगली चांगली एज्युकेटेड लोक मी जर बघते, तर एज्युकेटेड लोक जे आहेत ती या बाबा लोकांना, अशा भूलसा, अंधश्रध्दा ना बळी पडतात.
बळी पडतात ते ए आय वर आता आलय ना डेट ऑफ बर्थ टाका, मग तुमची माहिती ते देतो, हे देतो, ते देतो, पैसे द्या त्याच्यात पण आलय, ते इंस्टाग्राम वरती वगैरे सगळं येत.
प्रत्येक ऍड काय बरोबर बोलतेस तू? आपण काय जरी बघायला गेल तरी पहिल्यांदा ती ऍड येते. की तुमचं हे टाका डेट ऑफ बर्थ ए आय म्हणजे ए आय पॉईंटच्या जमानात पण आता ते आलं अंधश्रधा
ते आलं म्हणजे अगोदर पहिल्यांदा ते आस बाबा वगेरे वगैरे बसून वगैरे सांगत होते, पण आता ते ए आय वरती आलेल हाएत सगळ्या गोष्टी
ते पण यायला म्हणजे कस झालं, की कॉमप्युटर युगात पण म्हणजे ते सोडत नाहीयत आपल तर हे जास्त म्हणजे चालतं ते, आपल्याच देशात चालतं बाहेरच्या देशात तर नाहीय म्हणजे जे वाचते वगैरे किंवा जो अभ्यास आहे. त्याच्यावरून तर बाहेरच्या कंट्रीमध्ये नास नाहीये पण आपल्या इंडियामध्ये बुवाबाजीला म्हंजे, एवढं खतपणी घालतात ना लोक आणि आपण म्हणजे नवीन नावं घेत नाहीये. पण आता टीव्हीला आपण बघतो. प्रत्येक बाबाचं भांड फोडलं जातय काही वेळेला प्रत्येक बाबाबद्दल येते हा किंवा काही म अ ज्या काही महिला पण आहेत, अशा ज्या त्यांच्याबद्दल येते. पण हे आणि ह्या सगळ्या जास्त मध्यमवर्गीय समाजापेक्षा अ सुशिक्षित समाज जास्त बळी पडलेला आहे ह्याना
जास्त वळेत
कि त्यांना पैसे देतात हा त्यांना पैसे देतात त्यांच्याकडे जाता आणि हे सगळं जरी आपण वाचतो आपण तेवढ्यापुरतं बघतो नाय बाबा हे चांगलं नाय हे असं झालं तरी कोणी अजून दोन चार महिन्याने एखादा बाबा उत्पन्न झाला आणि आपल्याला कळायला लागलं नाय बाबा तिथे गेल्यावर असं होतं की चांगलं होतं तिकडे गेल्यानंन तर आपल्या मनाची इच्छा पूर्ण होतात किंवा एखाद्याला मूल नसतल होईत. म अशा वेळेला तो कस त्याची म्हणजे बोलतात ना सत्सत विवेक बुद्धी जी त्याची आहे. त्याच्यात
हम्म
पण त्याची ती कमजोर झालेली असते त्याला कळत नाय की आपण अशा वेळेला काय करावं. मग ते मिळेल त्या सगळ्या लोकांच्या भुलथापांना ते लोक बळी पडतात. आणि मग जातात ते त्या आणि त्या बाबा लोकांचं म ते परत फावलं जातं.
हो आणि जास्त सुशिक्षित लोक म्हणजे जे ज्यांनी जास्त शिक्षण प्राधान्य केले तीच लोक जास्त ह्यात फसले जातात.
हा तीच लोकं आणि त्यांना पैसे वगैरे जास्त हीच लोकं देतात ना त्यांना
हा त्यामुळे ते अजून वाढत जात. म एका व्यक्तीनं केलं की ते दुसऱ्या व्यक्तीला सांगतात.
ते आणि मग आप आपल्या प्रश्न असा पडतो की आपण जे शिक्षण घेतोय त्याचा उपयोग काय? किंवा आपण खातोय अन्न निदान आपल्या जे आपण अन्न खात त तेवढी तरी बुद्धी आपल्याना असते ना की आपलं चांगलं काय वाईट काय किंवा आपण एखाद्या रस्त्याने जात असलो तर तिथे जर काटे असले दगड तर आपण ते ओलांडून जातो न तेवढी बुद्धी आपल्याना असते ना. त्याचप्रपाणे हे आहे ना मार्ग आपलं आपल्यना आपला एखादा प्रसंग आला प्रत प्रत्येकावरच येतात चांगले वाईट प्रसंग मग त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते आपल्याला पाहिजे हा श्रद्धा असावी माणसाच्या मनात आपण देवाला मानतो त्याला आपण नमस्कार केला हे केल की ती माइंड पॉवर तेवढी उलट वाढते आपली बरोबर हाय ना. हा एक प्रकारची व्हील पॉवर येते आपल्याला म्हणजे काहीतरी हा चांगल माइंड पावर असत तिच जास्त असत ते ठीक आहे ती म्हणून म्हणत श्रद्धा असावी माणसा सच्या मनात कारण ते त्याचा स्वतः चा निर्णय असतो. पण जी ही अंधश्रद्धा येतो तो दुसऱ्यांचा निर्णय असतो त्याचा की त्याला कोणीतरी सांगितलेलं असत की तू हा तू तिकडे जा मग तुला तिकडे गेल्यानंतर म तुझं काम होईल. किंवा ते तुला मुलं होईल आणि मध्ये मिडिटर पण असतात. त्यांना त्यांना बाबा लोक लोकांना वगैरे मोठे करणारे पण त्यांचेच लोक असतात अजून. मगं ते लोक मोठीे मोठीच होत जातात. आणि आपण पैशानी मोठी होत जातात. मोठी म्हणजे पैशानी आणि मग हेंच्यावर अ म्हणजे चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांचा वरदहस्त असतो तो ह्या लोकांच्यावर असतो. बाबा लोकांचं त्यांच ते एक समुदाय तयार होत. तो बाबा लोकांचा मग कसं होत एक समुदाय तयार होतो. मग त्याच्यामुळे त्या लोकांना पण तो फायदा मिळते मग मोठ्या लोकांना वरच्या लोकांना पण त्याचा विशिष्ट समुदाय त्यांचा एक तयार होतो हा पॉलिटिक्समध्ये त्याचा उपयोग करतात. ती लोक त्यांच्या अ स्वतःच्या फायद्यासाठी युज करतात. ना बा तुम्ही ते बाबालोकांना सांगता तुम्ही असं असं सांगा तुमच्या समुदाय झाला त्याना तुम्ही असं असं सांगा अशी शिकवण द्या. झालं
हो सगळं होत असत. त्यापेक्षा मनात देवाबद्दल छान श्रद्धा ठेवली एखाद्या गरीब माणसाला दान वगैरे केलं.
हा आणि मग प्रत्येक प्रत्येक धर्म काय सांग कुठलेही असू देेत लोक ते काय सांग चांगले विचार असतात ते की कुणाच वाईट करू नका सत्य बोला चांगल सगळ्यांना मदत करा प्राणी मात्रा दया करा आता जे पूर्वीचे संत होऊन गेले. कोणी असो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज असो दे ज्ञाश्वर असो एकनाथ मगं त्यांनी काय सांगितलं सगळ्यांनी की तुम्ही प्राण्यांच्यावर दया करा. एखाद अडलेले असेल त्यांना मदत करा, कोणाचं वाईट करू नका, खोटं बोलू नका. हेच विचार होते ना प्रत्येकाचे आणि त्यांच्या आचरणांमुळं म्हणजे म्हणून ते संत बनले. ते काय नुसते संत बनले नाहीये. तर आत्ताचे जे आहेत त्यांना आपण संत नाही बोलू शकत आपण त्यांना काय बोलणार पण बुवा बोलणार.
आणि आणि ही लोकं होती हिच्याकड स्वतःची प्रॉपर्टी असं काही नव्हती. ते बघितलं ना हा तुकारण महाराजांकडे काय होत? एकनाथांकडे काय होतं? आणि आताची बाबा बाजी बघलं तर त्यांची त्यांची किती ईस्ट काय आताच्या बाबा लोकांकडे खूप काही कमवून आहे ती लोक. त्यांच स्ट्रस्ट त्यांची फॅमिली त्यांच ते असंच सगळं चालतंय. आणि मग कसं आहे आपल्यासारखं मला तरी वाटत का आपण आपण थोडं तरी काय होईना सुशिक्षित आजकालचे लोक आहेत आणि आपली बुद्धी तेवढी तरी आपण ठेवून कि आपण कुठे जायचं अशा प्रकारे विचार करायचा. कुठल्या कामासाठी जायचं आपण जर अडत असल तर आप ह काय करायचं आपण काय नाही. आपलं हे असं नाही झालं तर तसं दोन्ही प्रकारचे प्लॅन ठेवले पाहिजे हे पण पण हे जर चांगलं झालं किंवा मी एखाद्या शिक्षण क्षेत्रात गेले तर मी इथे गेले. असं असं मी केलं की डीग्री घेतली तर माझं चांगलं होईल. पण जर नाही झालं मी तिथ फेल झालं की मला नाही ऍडमिशन भेटलं मणून मी पुढे काय करू ते पण डोक्यात पाहिजे ना तर ते ना ठेव ना मग ते कोणाच तरी ऐकायच हा. मग ते एकदम निगेटिव्ह पणा आला. कि मग कोणाचा तरी घ्यायचा विचार मग काय करू मग जाऊ दे मग कडे जा तिकडे जा ह्या बाबाकडे जा पैसे उढवा म्हणजे अजून पैसा पण जातो आणि मानसिक पण तो पूर्ण खचला जातो. काही वेळेला मग अशी लोक त्यांना ब्लॅकमेल पण करायला लागतात.
हम्म
हो. हे सगळं ते प्रकार हे थांबले पाहिजे म्हणे माणसाला श्रद्धा असावी पण अंध श्रद्धा नसावी. ठीक आहे ओक तुझे पण वि च जाणून ठीक कर ना ओके थँक्यू.
हो चाले बा